हा
मामा काय म्हणत होत तिकडनं आल्यावर?
काय म्हणणार रे मामा मामान व्हिडिओ कॉल केला तर त्या दिवशीच त्यांचे डोळे भरून आले होते लगेच. आणि त्यांच्याशी दोन दिवस बोललेच नाही ना म्हटले मी बोलूच शकत नाही.
हा
रोजी विषय ब असं मग आमचं बोलणंच काय झालं म आल्यावर आता भरपूर दिवसाचा गॅप गेला ना हो त्यांनलायबी.
ह
त्यांंत चालय अनो का दुसऱ्या आणायच्या का म्हटलं नको आणायचीच नाही म्हटला
काय नानायचीच नाही आणि मरद जीव लागतो आपल्यानंतर किती त्रास होतो
जीव लागत जीव लागण्यापेक्षा बर का जीव लागण्यापेक्षा आहे ना हा तो जीव म्हणजे आपण तेवढ्यासाठीथांड सारखं अस हा असं डोक्याेत माझ्यात
तेच ना
सा आणलं का आपण असं त्याच्यापेक्षा ते नको
फिट म्हणू नको काय म्हणू नको सगळं आणलं होतं.
सगळं सगळं होतं तिला आणि तिचं नाव बर का पण असं नाही का मग चिकन तिला पाहिजेच असंही नव्हतं आम्ही आता अधिक मास पूर्ण धरला. काहीच नव्हतं आणलं तिला. तरी तिन असं बा आजारी पडली की काय झालं असं काहीच नाही.
नाही याचा काहीच नाही बर का आता मी किती ति तरी आधी आणली ना तिला च नव्हतं काहीच नव्हतं ना तरी ती आजारी अस हा का खेळतो त्याला दूध पोई दिले नाहीच पोटच भरत नाही
हा
पेडगिरी मी किती देते ना तरी तो नाही तेवढं पेळीगिरी एवढं खाण्याच्या एवढं
ते रोजी होती ना र असं खूप असा हलकटासारखं हावरटासारखं का असं कधीच लोजीन केलं नाही
त्याच तसच होतं
मी कधी कधी अक्षरश तिला त्या अगून बळस घेऊन यायची का नञनीला मी एकदा बोलले होते पण नञू म्हटलं तू आणलं का इकडच ठेवती तू ती अजिबात म्हटल तिचं खाण्यापिण्याची काळजी करी नाही बर का म्हटलं तू
हम्म
ते काय दूर टाकायचे तिला
हम्म
पण मग त्यासं आपल्या जीवाला वाटयचंय असं दध नाही का पोट भरतं का भरं तिचं भास मग तिला बोलून बोलून तर पोळी ख्यायची सवय तर तीनच लावली होती ज्ञानोनी
हला पहिल्या दिवस याला पहिल्या दिवसापासून पोळी खायची सवय कोरडी वोळी जरी असली ना तरी खातो तो आणि ते मी ज्यांना त्यांच्याकडून घेतली ते म्हणा नाही ते कोरडे पोळी वगैरे नाही खा नाही पोळी वगैरे तर नाही खाल्ली म्हणतय इथं काही पण तू इथ आला ब पोळी होती को ज असली ना टाकली त गु मस्त खाऊन घेतो त्याच टेन्शन नाही उड्या मारतो पेतो खेळतो
माझ्या भावाने ते याच औषध पण दिलं होत केस गळू नाहीय म्हणून ते पण आणलं होतं त्यानी सुद्धा थोडा फरक पडला होता तिला ना त्याला दूध देऊच नका शक्यता तुम्ही वता होईल तेवढं
हा आणि अनु मला म्हणत होती दुधाने जास्त केस घाळतात त्याचे पमा आम म्हटलं तरी म आता ती त्या दिवशी म्हटली तेव्हापासून थोडं कमीच केलंय
आणि काही नाही हो काही खर्च नाही राात पेडेगरी आणायची ते असे खूप खातीने असं मापातच खाानं राहत त्यांचं
हा
आणि चिकनचा विषय जर घेतला ना तर हा्त्यातून दोन दिवस तशीच सवय ठेवायची तुम्ही त्याला
हम्म
दहा रुपये आणि वीस रुपयाचं तर चिकन भरपूर होत आहे त्या जीवाला
हां निमित त्याला त्या दिवशी ना चिकन तर मटन आणलं त्या दिवशी तुम्हाला बोलली बघ त्याला खाऊ घालते मी
हम्म
तर त्यांनी ते खाल्लंच असं नाही का
हा.
खाल्लच नाही त्याच वास पण नाही घेतलं त्यानी त्याला ते अंड आवडतं ना त्याला मी अंड उकडून दिलं बॉईल करून ते यल्लो त्याला ल आवडत ते त्यानी तेवढं मस्त खाल्लं
येल्लोच खाता आ होते व्हाईटने खाते रोजी तसेच करायचे
वाईट नाही खात म्हणाच अंड खातो मग त्याला अंड खाल जाऊ दे म्हटलं मटन काय कोणी आणत ना
ते दोन दिवस डायरेक्ट घोंगरांचा आवाज यायचा डायरेक्ट भासवायचा मला
असं ती आता अशी मोठी झाली होती ना अशी दिसेल इकडून मी म्हण ती इथंच बसायची आम्ही तर रोज बोलत राहतो रोज आमचा रोज एक विषय होत नाही. यानंतर मला रोज व्हिडिओ कॉल करायची.
हम्म येण सुद्धा डायरेक्ट बंद झालय नाही.
ज्ञान म्हणून मी चार पाच दिवसापासून त्यांच्या घरात पाऊल सुद्धा टाकेल.
य ती आली तरी ती पहिल्यांदा जेव ना रोज तीच अस झालं दुसऱ्या दिवशी ती आली ना तरी माझे डोळे भरून आली होती. ब ही तिच्यासाठीची यायची ना
हम्म नाही ती आणून मी जातच नव्हती. मी चार दिवसापासून मला माहितीच नाही होणे त्यांचं घर डायरी
नॅनूलाही बी बाहेर दिसत पाहिलं का आमची मॅडम इकडं आली का ग रोजी इकडं आली का ग एवढं बोलण ते आबा तर खूप बोलत होते वाटत यांनी सांगितलं ना म्हटले बोलत होते.
मामा बोलले तुम्हाला का आकली नाही का म्हणे तुमचे तुम्ही कुठे ठेवले होते म्हणे ते कुठ तुमच का एवढं जाण तुम्ही लक्ष नाही ठेवलं.
ती जात नव्हती हो तिकड बंगल्याच्या साईडला जात नव्हती त्या दिवशी कशी गेली काय माहिती बाई नाही तर इथंच खेळायची ती बरोबर
हम्म
त्याच्यामुळ थोडं बिंदास झाल होत. आम्ही बघ ही ना म्हटलं खेळती बरोबर इथंच शेडमध्ये बरोबर घरामध्ये येती पळून ति ना आवाजाला घाबरायला लागली होती आवाजाला असं मोठी गाडी तरी गेली ना रस्त्यावरून तरी घाबरून घरात पळून यायची.
हा ह्या बाहेर पळतो. घाबरून ते ते मला आणायचंय तिला केस गळायत त्याच्या औषध नाही थोडसाताळायला लागलं तुम्ही कमी केलं थोडं दूध पोयल हो म्हटलं यांना विचारू दूध पोळी घालू की नको हो ना का
नाही नाही दूध देऊच नका शक्यतो तुम्ही बंद केलं तरी चाललं डायरेक्ट दूध हा हा त्यांनी जास्त केस गळात आहो त्यांचे मुळातच त्यांचे केस गळता कसे गळता ते केसळच आहे ना त्याला नवीन केस सारखे येत राहत, त्याच्यामध्ये जुने केस पडत राहत त्यांची. आणि त्याला मेन म्हणजे, कंगवा घेऊन येतो केस विंचरायच.
कवाग.
हा तो स्पेशल बारीक कंगवा आहे, तो त्याने इकड तिकडे एक. केस सुद्धा जात नाही ते, विंचरायचा कम वेळेच ते, केस लटकून राहात. आणि त्याला बटन आहे असं वरुन हा. ते दाबलं का ते केसांच्या अशी गादीची गादी मस्त येेत, त तशीच घ्यायची. फेकून देची.
हम्म.
् चालत घेऊन येते ना मी, त्याला त्याला म घेऊन येते.
आणि ना तीन चार वेळेस विनसरून काढायचं त्याने म्हणजे ते जे गळणार आहे केस राहताना ते सारखे विंचरले का आपण ते कांगव्याला येता म्हणते जेवढं विंचारलं तेवढं ते जेवढे पडायचे तेवढे पण जाते त्याच्यामुळे मग इकड तिकड केस पडत नाही बा अस.
हा म मी त्याला द्यायच्या हिशोबाने आणलं होतं जाऊद्या म्हटले थोड दिवस मला हौस आहे ना तर मी घेऊन ये अ त्याला सांभाळत नाही का नंतर देईल. देल कोणाला पण पण मग माझा जीव लागला जाऊ दे बघू आहे ते करू
हा पहिले जीऊ नका घालू पण मग.
हा तेच ना मग.
कारण आपलं ना आपण शेतकरी माणसं आहे, आपल्या इथं आसपासचे कुत्रे आहे.
हम्.
म्हण वता होईल तर आपण ते म्हणजे, त्याच्यानीच जीव जातोय त्या जीवांचा जस. काय असं म्हणटलं तरी चाललं बा.
तेच ना नाही दर्शन ते असले ना आम्ही. साऊं आरे हो तुला खायला आगल फक्त. तू त्याला रूम मध्ये समळ त्याला, मी नसताना वायरच काढू काढू.
हम्म.
हम् चालेय मार्यान दिवसभर, मी येईपर्यंत तिने रूम मध्ये. दिवसभर रूम मध्ये झोपतो तो, बाहेर जायचा प्रश्नच नाहीयेत आणि संध्याकाळी. काही काय उठतो थोड आममी दरवान घेतो दोन.
हो ते रोजला ना अटॅक आल्यासारख. व्हायचं तिला असं थोडं थोड्या वेळाने, पंधरा वीस मिनिटानं असं अर्ध्या तानं.
अह हो ते घाबरून जरा जास्त गेली ना होती.
ती घाबरली म्हणजे ती कोमात गेली, होती डॉक्टर म्हणे ती कोमात गेलेली म्हणे. आणि विशेष काही नाही एवढं लागलेलं, पण की घाबरल्यामुळं. तिची त जे जगायची इच्छा पूर्ण मेली म्हणे. पण म्हणलं हे डॉक्टर लोक काय, फिल्मी डायलॉग म्हण जसं काही बोलातय मीर. रातशी मी असंच बोलले म्हटलं, दादा चल मी काही सांगू राहिले म्हणलं डॉक्टर.
हा.
काही होणार नाही म्हणटलं तिला.
हा मी यावेला म्हटले तिच्यासाठी मंदिरात जा आहे. जान मी स मंदिरातचा तू हा डब्याला पण जेवायच. क्ष झाला. मग तो म्हणे तीला म्हटलं, संध्याकाळी तू केंद्रात जाय बर. का तिच्यासाठी किंवा शंकराच म्हणजे तिकडेच आहे. ती मला म्हणे चाईल, मी संध्याकाळी म्हणे ती. आणि थोड्या वेळ य मी नेमकी, तिच्या मालकीने खूप कॉल केले.
हम्म.
मला तिने खूप कॉल केले.
थांबून ठेवल होत आम्ही तिचं ते, विधी करायचा होता ना पुढचा. ती मण आणंटी थांबा म्हणा हला पाहू द्या, म्हणा शेवटच जसं तू मला. पण तुम्ही काय फोनच उचलती ना.
हा मला तीन थांबून ठेवलं मला आवंत रोजी.. तिकडन तिचा फोन आला होता जिनी कॅट दिली ना.. त पहिलाच दिवस होता इ चालय का मग तिने कॉल केला. कशी खेळती काय तिचा व्हिडिओ कॉल चाू म्हट ही मला दिवसातून तीन चार कॉल. खूप कॉल करते म्हणून हिने मला कॉल केला असेल. मी या हिशोब डोक्यात धरून ठेवलं मग नंतर म्हणायला लागली. का अगं मी कॉल करते त ते मला नंतर असं कसतरि झालं ममी. म्हटलं तू असा वेळेस असंच होतं का कोणीच फोन नाही उचलत. तिने मला सात आठ कॉल केले, मी उचललेच नाही म्हणाय कधी त होत नाही मी तिचे कॉल
हॅलो हा आवाज बंद झाला होता.
हा मी दरवेळेस कॉल उचलते.
क्रॉस कनेक्शन होउ राहिल काय माहिती बहुतेक.
हा असंच काही होत असे झालंच आहे.
करून घेते तुम्हाला वेळ आहे ना.
हो आहे आहे कारा ना.
हा मला तुम्ही चार वेळा करू शकताय फोन. दोन कॉल झाले तुमचे आता.
हो हो ठेवते. हम्.